हॅलो.
हॅलो आवाज ऐकू येतोय का?
हां येतोय, तुला येतोय का?
हां बोला.
हां काय चाललं? आवरली का काम?
चालू आहे, तुमचं?
हम्म माझं आत्ताच उरकलं.
हा.
त मुलीला मुलीला शाळेत पाठवले आता. डबा वगैरे झाला तिचा?
स्वयंपाक वगैरे आवरला?
स्वयंपाक आवरला. डबा दिला होता सकाळी ना डब्याला मग केलं की होऊन जात स्वयंपाक त्याच्यातच. मग ते काय मुलीला हे दिलं आज बटाट्याचा पराठा दिला. आणि त्यांचे दोन दोन ब्रेक असतात त्यांचे ना. शॉर्ट ब्रेक आणि एक लँग ब्रेक.
हां.
मग एका डब्यामध्ये काहीतरी स्नॅक्स द्यावं लागतं.
हां हां.
आणि दुसऱ्या डब्यामध्ये असं भाजी चपाती किंवा असं दुसरं काही म्हणा हे हेल्दी आणि असं. पौष्टिक राहील अस हम्म. त्यांचे ते डबे चेक होतात ना तिथे. काय आणलेले म्हणून जास्त ती आता हेला आहे फर्स्ट ला आहे पहिलीला.
मग शाळेत जेवण असलं की?
हो हो तिथं असतं शाळेत असतं पण रोज नसत त तिथं मला वाटतंय एक दिवस आठवड्यातन असत आठवड्यातून एक दिवस असत वाट
आमच्या इथं दररोज असत पहिली ते आठवी.
हां काय खिचडी भात आणि हे असतं ना.
हो खिचडी आमटी आणि सुकं. कधीतरी अंडी असतात.
हो सुकी भाजी पण देतात का त्याच्या बरोबर? ह्म रोज असतं काणी
रोज उनस पा शनिवारच्या हे जम ब मसाले भात असतो छान असतो आमच्या इथं जेव
हा ना म मग ते काय तिथे हे अंगणवाडी मावशी असतात ना ते बनवतात ना तिथं
हा हम्म
हम्म आणि रोजच असतं का
हो पहिली ते आठवी मोफत जेवण असतं नववी ते दहावी दबा न्यायचा आपण स्वतः
अच्छा पहिली ते आठवी साठी असत मग पण हम्म मग ते अंडे दूध पण देतात का
अंडी कधी करतात आता नियम पडलाय अंडी पण देतात आठवड्यात न एकदा चिकनचं जेवण असतं महिन्यातून एकदा असं बरेच काय काय असतं आमच्या इथं.
हम्म बरं म्हणजे भरपूर व्हरायटी आणि
हां हो. बिस्किट पुडे देतात खायाय पाच पाच वाले होते माहित आहे का पारले. त्यावे मारले पुढे दत होते
हा हा हा
सगळ्या मुलांना चार चार द्यायचे दररोज दुपारी
बरं आणि हच छोट्या मुलांचा शाळेचा टाइम काय असतो
हम्म आता अंगणवाडी
अंगणवाडीच
तीनची टाइम अकरा ते तीन असतील
अकरा ते तीन
हो आणि मोठ्यांचं दहाचे पाच
हा दहा ते पाच मोठ्यांचं
हम्म पहिली ते दहावी
पहिली ते दहावी अच्छा हा पहिली ते दहावी बरोबर
अस्त
आमच्याकडं दोन ह्याच्यात भरती सात ते बारा असती एक आणि एक बारा ते पाच असतील अ सात ते बारा मध्ये सेमी इंग्लिशचे असतात अ मग त्याच्यामध्ये सगळेच पाचवी पासून पुढं असते सगळी आणि बारा ते पाच मध्ये मग पूर्ण मराठी मीडियम असते
ह ह सेमी मराठीे आहे का तुमच्याकड
सेम हा सेमी आणि मराठी दोन्ही आहे मग ते दोन ह्याच्यात भरती शाळा सकाळी आणि दुपारी पण पाचवीपर्यंत भरती सकाळी मग त्याच्यात पण दोन्ही मिक्सच असतात
हम्म हम्म
पण मती असती दोन्हीच्या मध्ये हम्म मग तस त्यांना काय नाही देत डब्बा म्हणजे रोज नाहीच तर जेवण एक दिवस आठवड्यात न आसतो
हा हा
हम्म
आणि काय चाललय मग
आणि काय नाही तेच आता शाळा सुरू झाली तर सगळं त्याचच चालू असत अभ्यास हे ते
होय बरोबर आहे
हम्म आणि ते कसं शाळेचा टाइम तेवढं असल्यामुळे काय पोरं जास्त घरी करत नाही अभ्यास
होय
नाही काणताा येत घरी अभ्यास करायला
हा हा
ते घेऊन बसावं लागतं रोज बळजब्रिज ला अभ्यासाला चला अभ्यासाला
होय बरोबर आहे की अभ्यास
हम्म करत नाही स्वतःहून नाही बसत ना त्याच्यामु मग घेऊन बसावंच लागत त्यांना
होर
हम्म आणि घरी आलं की खेळाची घाई असती खाली जायच खेळायला जायचं असत सगळे हाका मारत असत मैत्रिणी मित्र
होय
मग पळायची घई असते
हम्म हम्म पाऊस आहे का तिकडे
इकडं वातावरण तर होतंय पण पाऊस पडत नाही
पाऊस पडला नाही तुमच्याकडं परवापासून पाऊस पडला नाही तुमच्याकड
पडलं पण असं खूप काही नाही थोडं थो असं रिमझिम रिमझिम येतो जातो परत पण असं खूप जोरात पडला आणि पूर्ण गार झालं वातावरण
तरी पण तरी पण थोडे वातावरण आता जरा चेंज झालं असल,
हा तेवढं आहे काल जरा रात्री जरा पडला रात्री कधी पडला वाटत काय माहिती कारण सकाळी रस्ते ते ओरले दिसले ना,
हा हा.
त्याच्या मग रात्री पडला असेल कधीतरी मग थोडस पार्टी गार लागत होत. नंतर मग परत ऊन पडलं की गरम होतं.
होय.
हम्म दिवसभर मग परत असंच तीन वाजेपर्यंत असंच वाातवण असत. ऊन तीन नंतर हा
पण माणसांच्या आजारी पडू शकतात ना
हा ना सारखं होऊन थंड होऊन थंड केऊन आणि असं गरमट दमट वाटतं घरात
हे वातावरण काय खरं नाही कारण. धो धोकादायक आहे आजारी माणसं खूप पडला आतामुळे. परवाच अचानक मला एकशे चार तप होता दुपारच्या पुढे आता दुपारच्या पुढे डॉक्टर पण नसतात गादी तेला तरी काय करा काय झाला काय नाही जोपून राहायच. आणि मग संध्याकाळी सहा वाजता गेले दवाखान्यात,
बापरे संध्याकापर्यंत अंगावरच काढलं मग,
होय मग काय करणार आता इलाज नाही त्याला
हा हा मग ते आपलं घरचा उपाय करून बघायचे काय,
काय गारपणान आंघोळ केली जरा कमी आला ोडं मग नंतर ड, तर हच्यापशी गेले शंभर ताप होता बरोबर,
हा ना मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवायच्या, थोड, पुसून काढायचं सारखं आंग कारण लई पण तापवलंय वेळेत चांगला नसतो ना लई वेळ अंग, म्हणजे राहण अंगामधी
एक, एक दीडच्या दरम्यान भरपूर ताप होता मग एक ते दीड झोपलेलेच मी. मग एखादा साधं पाण्याचा घोट पण प्या नव्हता आणि जेवले पण नव्हते त्या दिवशी थुकी पण गिळाया येत नव्हती एवढं घस नाही जाम झालतं
हां, ना नाही ते काय होतेय वातावरण सारखं बदलतय सर गर्मी सर्दी गर्मी
होय, त्यामुळे ते, त्यामुळेच झाले असेल मला आपण
हां, त्याच्यानीच सगळ्यांना बी त्रास होतोय आणि मेन म्हणजे काय होतय की अचानक ऊन पडतेय अचानक
होय! पण हे वातावरण का खर नाही, बारक्या मुलासनी पण धोकादायक हाय. आपण मोठं एवढं हे करतोय, बारक्या मुलासनी ताप आलं तर काय कळतय सांगा त्यासनी. आपल्याला ते कळत नाही
हां, त्यांना काय रडतात रडतात त आणि कळत नाही का रडते हे कळ हां, का रडतय हेही कळत नाही.
हां, आपल्यावरून ओळखायचं असतंय त्यास्नी केवढा त्रास होत अस आपण सांगू तरी शकतोय, बोलू तरी शकतोय, पण ती काय करणार बोलता पण येत नाही. आणि सांगता पण येत नाही त्यास्नी काय, ते रडतच राहणार.
हां ना, ते तर आहे.
मग काय? नाष्टा करता का तुम्ही, का जेवणच डायरेक्ट.
नाही नाश्ता होतो ना, सकाळी नाश्ता होतो, साडेआठला सगळ्यांचा. मग नाश्त्याला काही अ चपाती भाजी नसती चालत, मग वेगळं काहीतरी बनवायचं, हे नको, ते नको
हं हा हा.
कधी उपीट, अस काहीतरी बनवायचं रोज. च काहीतरी.
हां हां, ते नाश्त्यापेक्षा, सगळ्यांनी नऊ दहाला जेवलेला परत, चहात, चहात दोन बिस्किट खाली की, दहा नऊ, दहा वाजता जेवायचं. कारण नाश्त्याचा आणि ते प्रकार, आणि जेवण्याचा प्रकार नको वाटत ते कराय. ते सिट्टीत असलं की चालतं, ते काय निवांत असतात त्यामुळं, इकड आम्ही खेडी भागात आम्हाला तस ते ह्योच होत नाही, आवरतच नाही.
हां नाही, आता मग आमच्या पण आईकडं वगैरे नाश्ता हा प्रकारच नाहीये, डायरेक्ट जेवण, अकरा बारा वाजता जेवणच डायरेक्ट करतात सगळे. आणि सकाळी असच, चहा बरोबर बिस् किट खाल्लं, काय खाल्लं, त्याच्यावरती सकाळ जाते निघून मग,
डायरेक्ट जेवणच करत्यात सगळे, प इकड कसं होत, हां! पण इकडं शहरी भागात काय होतं, ते अ ऑफिचे टाईम असल्यामुळं, सकाळी